हा येतोय ना आवाज
ते बोलतयं
तस नाही. नवीन ठिकाणी आले उलट बिझी झालीय मी
ते ना तुला एक दोन महिने सगळं घर कवर होईपर्यंत तसच होणार.
कव्हर् नाही आणि काय होत कोणी ना कोणी, येतातच ना आता संध्याकाळ झाली. चला गच्ची वर खाली इकडे तिकडे कोणी नको कुणी बोलायला येतं तसं तिकडे होती तिथे कोणी येतच नव्हतं. त्यामुळे टाईमच जात नव्हता. आहे तेच काम मी दिव दिवसभर आता कसं मी आरी पडत. नाही कोणीतरी ह्या टायमाला बायका गप्पा मारायला येतात, किंवा आता. कचरा टाकायला जायच, तर कचरा टाकताना पण अर्धा तास जा. जातो खाली कोणी ना कोणी भेट. भेटत गप्पा मारत. त्यामुळं असं वाट. आता ह्या टायमाला हे करायचं, ह्या टायमाला पटपट काम आ वररावं म्हणजे आल्यावर. कोणी की बसता येत गप्पा मारत अ टाईम फिक्स असत. म्हणजे अस असं वाटतय की मी दुसऱ्यांच्या घरी पाहुणी गेलती, आणि आता. ता आपल्या घरी परत आली. तस वाटायला लागलय. आणि अगं. खरंच म्हणजे रेंट राहात होत ना, तिथं अस आपलेपणा वाटत नव्हता कसलाच. आता ऍक्च्युली ते खूप मोठ. घर खूप म्हणजे माझे हे दोन. नाही पी एम आर डीचं होतं.
अच्छा हा, हा.
त्यामुळे हे घर माझं इकडचा जो फ्लॅट हाय का, ते दोन फ्लॅट. टाकले तरी कमी झाले असते. तेवढा मोठा होता तो.
हजार स्क्वेअर फुट होत.
नाही नाही बाराशे बर, तेराशे असेल.
अच्छा भरपूर मोठा आणि मग दिवसभर एक तर.
तेवढी नुसता पॅसेज होता माझा.
बापरे.
हा आणि टू बी एच के सगळंच मोठं मोठं होतं. पण तिथं कोणच नसायचं एकदा हे लोक गेले घरातून ड्युटी स्कूलस. शाळा कॉलेजला. मी एकटी पार संध्याकाळ. पर्यंत एकटिच कोणी. ठोक, ठोक करणार नाही. काय दिस त्यात नाही. कुठे टाईम जातोय म्हणून नाही. आता इथं उठल्यापासून रात्री दहा हा वाजले तरी कोणी ना कोणी चालूच आहे.
चांगली गोष्ट आहे. बोलणं चालन असेल ना तर
हो मग काय तर असं येऊन. जाऊन चांगलं वाटतं. आणि उलट काम पण पटपट आवरल्यासारखं वाटतं. तिथं उगच मी अख्खा दिवस काम करत बसायचे. रोजच ती साफसफाई मग करा. करा हे ते करा सारखं. कामात उलट काम आवरत नव्हतं तिकडं.
वेळ पण निघून जातो आणि थोड डोक्यातला आपला काही विचार असतो ना तो पण निघून जातो बोलण्याच्या नादामध्ये.
मका काय तर.
पूर्वी बघ कस होत जॉईंट फॅमिली होती. मस्त सगळे राहायचे. शरीर
शेरिंग केरिंग सगळंच आता. कोणी आलं घरी तरी आपले पोर ए माझ्या आधीच सांगतात हो माझ्या वस्तू हाथ नाही लावायचा. हे नका देऊ ते नका देऊ पाहिले आपले आई-वडील सांगायचे. हे आपल्या. डे हे येणार बरं खेळायला. आणि हा हे द्यायचं, ते द्यायचं असे शिकवायचे.
तेच ना. आणि आपण आता चांगलं शिकवलं तरी ऐकत नाही.
ऐकत पण नाही आणि प आप आताच्या परिस्थितीला आपण जे शिकवतोय ते कधीकधी वाटत चुकीचचचे कारण समोरचा तसा नसतो
बरोबर बरोबर
हं अ आता असं झालं आता सायकल हं खाली ठेवलेली आहे हेची बारक्याची आणि त्यानी रात्री आता मी गेलेली आणायला त्यानी बरोबर लॉक केलत आणि स्कूलमधून ये त्यानं त्याला दिसली असेल ते लॉक पूर्ण तोडून, कापून टाकलं त्याच
परत आवाज गेला होता, काय म्हणते
त्याची सायकलचा लॉकच कोणीतरी तोडून टाकलं अगं असे लोकं खोड्या करतात. हो आता आज खाली ठेवली ना तो हा आता रोजच पोरगा शाळा सा सायकल चालवतो मग रोज कुठं वर खाली करायचं म्हणून ती खालीच ठ हां पार्किंग म ठेवली तर कोणीतरी त्याज लॉकला पूर्ण ब्लेड मारून मा णुन काढून टाकलं
अरे बापरे हे असं कशाला कर
हा ना ऑलरेडी अगं वैताग येतो मग काय काय गोष्ट घरात ठेवणार हीत तर एवढं आधीच छोटं घर हे
हो सगळीकडच हा प्रकार हाय हो
टाकलाय कॅमेरे चेक करायला कोणी केलंय ते दिसल म्हण
हो तेही आहे.
हम असे असं हा म्हटलं चांगूल पण जमाना नाही हो बारके बारके लेकरसुद्धा खोड्या करतात त्यांना शिकवणच तशी असते आ आपल्या वेळेस कस होतं हॅलो आवाज येतोय का हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय हॅलो